काय चाललय.
निवांत बघ आवाज येतोय काय माझा,
आत्ता खणखणीत आवाज यायलाय कुट बाहेर हेस क काय?
नाही ग आता खाऊन पीऊन, बोला लागलोय बोल की.
हा म्हणून आवाज यायला लागला मगा. तरचं म्हणलं तुजा ईत इतका बारीक आवाज येत हुता, आता अचानक आवाज क केवढा वाढला.
बोल की काय काम काढलीस कस काय?
काय नाही तू ट्रीप ला जाणार होत तीस म्हण, आणि आम्हाला काय सांगितलं नई काय नई, स्वतः स्वतः प्लॅन करालाय. तुम्ही किल्ले बघाय जाणार होत त हे आम्हाला कळालं.
होय जाणार होता, नई जाऊन आले मी विचारलेलं पण. म त्याने तुला विचारलेलं पण, येणार काय म्हणून.
अगं मला वाटलं तुम्ही अ पावसाळ्यात जाणार आहे म्हणजे? तुमचं ट्रॅकिंग पण होतय आणि अ तुम्ही अ म्हणजे असं म निसर्गात पण जाणार म्हणला, अन तुम्ही जाऊन पण आला.
हा जाणार आहे सोड पावसाळ्यात की, हा म्हणजे तू अ परवा मन हा मी काय झालेय आठ दिवसापूर्वी जाऊन आलेय, आणि आता आणि आठ दिवसानंतर पावसाळ्यात जाणार आहे, हा म्हणजे पुढच्या येणाऱ्या ट्रीप बद्दल बोलायलास होय मला माहित
हा मला खरं त मागच्या ट्रिप तुज पण काय सांगितली नाहीस.
अग मी फोन केलेला तुला, तुमच्या ताईन उतललेली.
हो पण तू मला जाऊन आलीस हे सांगितली नाहीस. की तू कुठं कुठं गेलतीस गेलेलीस. काय?
हा आता ते, ते तुला कस सांगू मी विचारलेलं तुला येणार काय म्हणून. खर म्हणजे तुला डायरेक्ट विचारलं नव्हतं दीदी, कॉल उचलेली मग नंतर करतो केली म्हणून म्हटलं राहुदे कशाच्या तर गडबडीत असचील आणि माझं पण लगेच जायचं प्लॅन झाला गं. मी म्हणलं राहुदे जाऊन येऊया म. पुढच्या येणाऱ्या ट्रीपला म्हणजे प्रवासाला कुठे जाणार असली तर तुला सांगूया म्हणून.
मग आता नेस्ट म्हणजे पुढची कधी हाय आता ट्रीप तुमची? पुढचा प्रवास
आठ किंवा दहा दिवसांनी जाणार हाय चल बघ प्रवास
आगं पण तुम्ही का कुठं करणार हाय काय काय तुमचं प्लनिंग हाय मला व्यवस्थित सांगा मग बघूया
ठिकाण तर काय मी तुला सांगणार नाही कारण, सांगितलो तर तुझ्या बद्दलची जी उत्सुकता हाय ती तर सगळी जात्याच, मला माहितच हाय. कारण तिथं जाऊन बघण्यात आणि तिथं तुला सांगण्यात किती फरक आसतोय ते तर तुला माहितयच हाय हा कारण प्रत्येक गोष्टीचा आनंद हा प्रत्यक्षात समोरा समोरा घेतला तर किती चांगलं वाटतंय तुला माहित्याय. आता बघ मागच्या प्रवासाबद्दल मी तुला सांगतो. तुला तर माहितच हाय ऐकत्यास
होय एकालोय की बोल आवाज येतोय तूझा बोल मी ऐकत्या
हिंडतच असतयं सगळी मला तेच म्हणत्यात ही काय प्रवास करत्या खर प्रवास मी का करतोय? ते तुला सांगतो. दैनंदिन जीवनात आपल्याला म्हणजे कंटाळलेलो असतोय आपण एक दोन दिवस विश्रांती मिळावी म्हणून हे तर सगळीजण करत खरं प्रवासामुळ आपल्याला लई काय काय गोष्टी शिकायला मिळतात. आगं आता बघ मागच्या वेळी मी ज्यावेळी गेलेलो कनी आता ट्रीप म्हणजे प्रवासाला जाऊन आलो मी माझी गाडी बंद पडली मग गाडी बंद पडल्यावर मला वेळ झाला. मग त्या वेळ वेळ झालेल्या हेच्यातन मला कणी कुठल्यातरी गोष्टीला सामोरं जायला आलं. मग त्यातनं मला काय मिळालं? मी खु आत्मविश्वास
आत्मविश्वास मिळाला आणि शिकवण मिळाली कि ह्या सिच्युएशन मध्ये तू कस स्वतःला शांत ठेवून यातन बाहेर पडायचं पॅनिक न होता.
बरोबर कसे सामोर जाऊ शकतो. ते म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या शिकायला मिळतात गं आता बघ मी मागच्या टाइमला या ठिकाणी गेलेलो त्या ठिकाणी गेलेलो तिथल निसर्गरम्य वातावरण बघितलं तिथल आता प्रत्ये प्रत्येक देशाची प्रत्येक राष्ट्राची ही वेगवेगळी भाषा आसत्या वेगवेगळी संस्कृती असत्या ती शिकायला मिळतीया आता खाद्य पदार्थ तर मी किती खाते
होय तिथले लोकल फूड पण ट्राय करायला मिळत्यात.
हा वेगवेगळ्या चव त्याची वेगवेगळे झणाट आता हिकडच हे ते फेमस असलय हे ते म्हणजे प्रत्येक ठिकाणची बोली भाषा आपल्याला शिकायला मिळतिया प्रवास फक्त अ म्हणजे पैसे जातात सोड पैसा काय आपण कधी पण कमवू शकतोय
होय
येथे सगळं जपून आपण व्यवस्थित करायचं. आता आता पुढ ची जी म्हणजे येणारा जो प्रवास आहे त्यावेळी तर मी तुला म्हणजे असं कन्व्हेन्सच करत आहे बघ तू चल म्हणून एकदा बघ अनुभव घे. तुला काय वाटत सांग प्रवास करायला पाहिजे काय नको?
ये करायला पाहिजे, प्रवास केल्यामुळ एक आपण आता तू जसं बोललीस ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक ब्रेक पाहिजे म्हणजे एक थोडासा विश्रांतीच ठिकाण पाहिजे आणि तुला सांगू काय मला असं वाटते की प्रवास केल्यामुळे आपण स्वतःला थोडा वेळ देतोय आणि स्वतःशीच भेटतोय आणि तो आनंद ना तो कुठही भेटत नाही, आपण जे स्वतःशी असतोय ना प्रवास करताना म आता आपण निसर्गामध्ये गेलो म्हण किती असं मेडिटेशन केल्यासारखं एकदम डोक शांत होते काहीच एकदम आपण म्हणजे लाईफ आपली रिस्टार्ट केल्यासारख आहे. परत चालू केल्यासारखं होते त्यामुळे प्रवास करणं महत्त्वाचंच आहे सोड- आणि तो धबधबा वगैरे म्हण निसर्गामध्ये जेवढं तू निसर्गाबरोबर कनेक्ट राहशील जेवढं तू जास्त जवळ जाशील त्याच्या तेवढं आपण इतकं शांत होतोय आतून की ह्या बाहेरच्या ज्या आपण छोटे छोटे छोटे म्हण किंवा मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम म्हण किंवा छोट्या छोट्या गोष्टींच आपण जे टेन्शन घेतोय ते टेन्शन आपण एका झटक्यात विसरून पण जातोय आणि इ तक लोड घेत नाही आपल्याला तिथं गेल्यावर असं वाटत की, अरे! हे काहीच नव्हतं आपण ज्या गोष्टींना धरून बसलो होतो त्या गोष्टींना काहीच अर्थ नव्हता म्हणजे काय उपयोगच नाही. असं हे दरु कस वाटतय,
आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातोय तिथे वेगवेगळ्या भागातून आलेली लोक असतात. त्यांची संस्कृती, त्यांची भाषा आपल्याला समजते आपण पण कसं बोलण्याचा प्रयत्न करतोय, अ फॉरन वरून वगैरे लोक आलेले असतात त्यांच्या सोबत आपण फोटोज वगैरे
आणि तिकडच कस त्यांनी वेगळ्या तावरणात वाढलेले असतात त्यांच्या इकडचं पूर्ण वेगळं वातावरण असतय त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी उठणं, बसणं, बोलणं सगळ सगळं वेगळं असतय आणि आपल्या पण आपल्यापण सवयीत किंवा आपल्या वातावरणात पण फार फरक असतोय. त्यामुळ आपण ज्या वेळेस त्यांना भेट य किंवा आपल्याला भेटतात त्यावेळेस आपण एकमेकांबरोबर ज्ञानाचीच त्याच्याबरोबरच आपण त्यांच्याकंड जे काही बारीक सारीक गोष्टी असतात त्या पण आपल्याला शिकायला भेटतात.
हा आपलं ज्ञान वाढतंय ग एकमेक बघ त्यांचं जे काय काय त्यांच जे काय संस्कृती वगैरे असतात ते आपल्याला सांगतात, शेअर करतात आपण त्यांना कर सांगतोय मग हे बघ काय होतय एक एकमेकांना गोष्टी आपण सांगितल्यामुळं लोकांचं ज्ञान वाढत जातय. आता बघ जस की तू म्हंटलीस अं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात राहिलं म्हणजे आपण फिरायला गेलो की आपल्याला चांगलं वाटतं, आता बघ डोंगर दऱ्या आपण जातो आता प्रवास बघ प्रवास तर वेगवेगळ्या मार्गाने करतात तर मला सगळ्यात भारी रेल्वेनं प्रवास करायला आवडतो.
हा ते मला तुझ पटलं, पण मला सांग तू रेल्वेचा तुला प्रवास रेल्वेचाच का आवडतो.
हे बघ सगळ्यात भारी रेल्वे रेल्वेचा प्रवास सगळ्यात म्हणजे महत्त्वाच सांगायला गेलं क स्वस्त असतोय तो, आणि पैसा जास्त खर्च होत नाही आणि मेन म्हणजे आता म्हणजे महिलां किंवा पुरुषांना आपल्याला काहीतरी म्हणजे रेस्टरूम किंवा वॉशरूम ला वगैरे जायचं असलं तर बसला आता बघ बसने आपण जायचं असलं तर आपल्याला कुठेतरी स्टॉप आल्यानंतरच थांबायला लागेल ना मग तस रेल्वेमध्ये नस ते, रस्ते ही लोहमार्गाने जाणार म्हणजे एक वाहन आहे आपण व्यवस्थितरित्या जाऊ शकतोय. आणि त्यात जर आप पल्याला खिडकीकडला जर आपल्याला बस
वा एकच नंबर होय एक नंबर तेच म्हणलं एक एवढं भारी वर्णनही सुद्धा करू शकत नाही आपण शब्दात इतका भारी म्हणजे असा सुंदर तिथलं नजारा असतोय.
हा आणि स्वस्त असय आणि आपण आता बघ कंटाळलो वगैरे किंवा जास्त आपला प्रवास होत असला तर आपण रेल्वेमध्ये अश सीट स्लीपर सीट अव अवेलेबल असतात उपलब्ध असतात आपण स झोप शकतो आणि म्हणजे ठीक ये म्हणे तिथे त्यांनी व्यवस्थित सोयी सुविधा असतात. कुठेतरी आपण म्हणजे मध्ये स्टॉप वगैरे आला तर उतरू शकतो हे ते म्हणजे व्यवस्थित
हा आणि फॅमिली सोबत पण आपण एकदम कमफट टेबल म्हणजे एकदम आरामदायक सुरक्षितपणे आपण रेल्वेचा प्रवास करू शकतो हे पण भारी अ कि आप द आपली फॅमिली बस न नाही होत तस
नाही ग होत बसच बस ह्या ह्या म्हणजे स्टॉपला थांबा मग तिथं हे करा मग तिथं ते करा मग मग एवढं सगळं घेऊन उचला आणि बस मध्ये कस असतय बघितलल्यास ना गर्दी भरपूर मग त्यात आपल्याला म्हणजे आपण कंटाळलो वगैरे असलो तर अ आणि इव्हन आपल्याला मांडी घालून सुद्धा बसता एक नाही तिथं कंटाळ असलो तरी आपले पाय आणि आपण म्हणजे बस म उतरलो ना तर एक दिवस आपल्याला आराम करायलाच जातो.
ते होय बस ते मात्र आहे आणि रेल्वेम ध्ये सोड मजा पण येत्या आणि खाण्यापिण्याची पण काही कमी नाही आणि जर आपण जर आपण जर एकदम हाय लेवलची सीट जर बुक केल तर तिथ तर सगळंच अव्हेलेबल अस
हा सोयी असतात ना हा आणि बघ जर आपण बसून बसून आपले पाय जरा म्हणजे जास्त अस हे झालेले असतात ना मग आपण इकडून तिकडे फिरू पण शकतो ग आपल्या आपल्या ज्या म्हणजे आता डबा म पूर्ण गावठी शब्द वापरतो आपण डबा जो म्हणतो ना तिथं आपण थोडस फिरू पण शकतो.
होय होय पूर्ण येतात बरोबर ये आणि ते पण आहे आणि जर आपण काय स्लीपर वगैरे बुक केलो किंवा आपली फक्त कम्फर्टची ती नसतात का ग रूम असल्यासारखं अस
हा बरोबर हा आता ते अवेलेबल झालेय. हा
हूं आणि मग त्याच्यामध्ये पण आपण व्यवस्थित आपली एक प्रायवसी पण मेंटेन राहत्या म्हणजे आणि आपली फॅमिली पण सुरक्षित राहत्या.
होय अग बघ ना किती असता प्रवास रेल्वेने का करायचा हे मि तुला सांगितलो परत मी का केलो आणि काय मिळत हे पण तुला सांगितलं तर मला वाटतं की मी आता पुढच्या म्हणजे येणाऱ्या ज्या पंधरा दिवसांनी किंवा आठ ठिकाणी ज्या प्रवासाला जाणार आहे त्या प्रवासात तू यावं माझी मनापासून इच्छा आहे काय करणार
हो मला यायचच आहे सोड तू आता इतकं सांगितलंस ना रेल्वेचा प्रवास मी तुला खरं सांगते रेल्वेचा प्रवास मी कधी लहान असताना केलेला त्याच्यानंतर न मी केलाच नाही पण मला आवडतो रेल्वेचा प्रवास करायला आणि तू जसं म्हणलीस ना की खिडकी कडेला बसल्यावर तर इतकं भारी दृ दि खरच दृश्य दिसते भारी आ जी मजा रेल्वेत आहे ती मज्या बसमध्ये म्हण किंवा आपल्या प्रायवहेट गाडीत पण नाहीये तेवढी मा रेल्वेत येत्या आणि म तर मी त्यावेळेस ठरवलेलं की तुझ्या फोन आला की त्याला तुला सांगायचं की बघूया मी विचार करन पण तू आता मला इतकं सांगितलेस ना की मला असं वाटते की ह्यावेळेची ट्रिप व्हायलाच पाहिजे निसर्गातच तू छान अस असं म्हणजे ट्रिप काढ कारण मी असं धबधबातने बघितला नाही जिथून धबधबा जात्याला आपल्याला म्हणजे तिथून रेल्वे जाईल अशा ठिकाणहून जरा ट्रिप बघ र्रूट वगैरे असतय
चालेल चालेल ये तू
हो हो तू मला का नाही एक मिनट कॉल कर म्हणजे तू कधी हे जाणार आहेस ना त्या वेळेस मला कॉल कर ह
हो नक्की नक्की करेल
मी नक्की येईन
हा चालेल चालेल हा